हॅलो.
येतोय का ताई आहे आवाज?
हा येतोय, बोला ना.
हा हा हा, काय म्हणता कशा आहात?
काय नाही बर आहे तुम्ही कशा
बस मजेेत.
हम्म, काय चाललंय अजून आवरलंय काम?
कामं आव? मुलांचे झाले ऍडमिशन वगैरे?
हो ऍडमिशन झाले, स्कूल स्टार्ट झाले. आता गेले, ते ट्युशनला गेले.
बरोबर बरोबर आहे. आजकाल मुलांचे शिक्षण म्हणजे एकदम महत्त्वाचा विषय झालाय. कारण एवढ्या कॉम्पिटिशन झालं आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट एवढी बारकाईने शिकावी लागते त्यांना.
हो ना ह आणि कसं म्हणजे अभ्यासही अ ज्ञानापेक्षा आता ज प्रॅ प्रॅक्टिकल नॉलेज पण जास्त महत्त्वाचं आहे.
महत्वाच आहे बरोबर आहे ना. कारण आजकाल मुलांच ना फिजिकल वर्क खूप कमी झालंय.
हो.
म्हणजे आपल्या वेळेला आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे व्यवहार म्हणा किंवा एकमेकांशी बोलणं म्हणा. हे सगळं आपल्या वेळे जास्त होतो जॉईंट फॅमिली अस ल्यामुळे आपल्याला बोलण्याचे म्हणजे नाही का मोठ्या व्यक्ती असल्यावर घरात त्यांच्याशी कसं बोलावं, वाांगाव बस सावं, उठावं प्रत्येक गोष्टीच पण आजकाल मुलांच हे अं इतक्या कॉम्पिटिशनच्या युगात त्यांना शिक्षणाकडे एवढं फोकस करावं लाग तोय आणि न्यक्लिअर फॅमिली झाल्यामुळे ना, मुलाने ह्या सवयी खूप कमी आहेत.
हो आणि फॅमिलीमध्ये पण अस झालंय ना की की प्रत्येकजण त्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी झालंय, मग मुलांसोबत आप पण म्हणजे त्यांच्यासोबत बोलायला पण आपल्याला वेळ नसतो, असं झालंय आता.
पहिले कसं होतं की अं म्हणजे महिला वर्ग जास्त घरी असायचा म्हणजे शिक्षणा अच्छा म्हणजे शाळा त्यांनी कमी शिकल्यामुळे किंवा शिकले पण मग पुढे त्यांनी त्यांच काही स्वः साठी म्हणजे असं अस्तित्व निर्माण न केल्यामुळे त्या मुलांकडे जास्त लक्ष द्यायच्या पण आजकाल असं झालंय आ पण विंग त्यामुळे ती बाहे एवढी त कामात बी असते तला वे द्या तला कारण ती स्व म्हणजे मुलांसाठीच ती करत असते
तेच नाने आता हे बघा उमन करण्याचं पण कारण असं आहे की महागाई पण एवढं वाढ आणि म्ह पुरुष हा एकट्या घरामध्ये करता पुरुष करून पण घर भाग मुलाच शिक्षण वगैरे करणं हे खूप अवघड झालं
अवघड झालय, बरोबर आहे ना.
म्हणजे त्याने एकट्याच्या पगारामध्ये सर्व नाही होऊ शकत ना, त्यामुळे मग आईला पण घरात तून बाहेर पडावच लाग
तेच तेच तेच. त्यामुळे कारण शिक्षण ही सध्या तरी खूप महत्त्वाची गोष्ट झालीय.
हो
शिक्षणाशिवाय पर्याय असणे आणि त्यात पिढी दर पिढी मुलं इतके हुशार होत चाललेत की त्यांनाही त्यांचं अस्तित्व टिकवायला तेवढं झगडावंच लागणार आहे
हो ना हम् हम
स्कुलिंग आणि कॉलेज लाईफ दोन्ही पण एवढं त्यांना सेट करावं लागेल त्यासाठी त्यांना अभ्यासासाठी वेळ
आणि आपल्या काळातलं शिक्षण आणि आता आजची शिक्षण पद्धती यात खूप. बदल झालाय आता हम्म
ह
आपण पाचवी पर्यंत मला वाटतं पाटी पेन्सिलच असायचं आपल्याकडे पण आता नर्सरीच्या मुलांना पण बुक आणि पेन्सिलनेस त्यांना करावं लागतं
बरं बरं बरं
हम्म हम्म
तेवढूशिवायात सुद्धा त्यांना भरपूर काही आहे म्हणजे वयापेक्षा त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागते
हो ते तर आहे आणि फीजमध्येध्ये पण किती फरक पडलाय आपण जेव्हा शिकवत होतो त्यावेळेस आपल्या हजार रुपये किंवा दोन हजार रुपये आपल्या एक वर्षाच पण फी असेल पण आता मुलांच नर्सरीला ज्यांना फक्त एक सड िंग लाईन आणि स्लिपिंग लाईन शिकवत त्यांचंच आज फी वीस ते पंचवीस हजार आहे म्हणजे ते पण फक्त आपल्या नाशिक अशा ठिकाणी पण तेच आपण मुंबई पुणे या ठिकाणी बघायला गेलो तर तिथे म्हणजे एक ते दीड लाख रुपये त्यांचच
हो हो हो बरोबर बरबर
हो आता माझ्याच मैत्रिणीच्या मुलाने मुलाला ऍडमिशन घेतलं ना पुण्यामध्ये नर्सरीलाच घेतलं त्याला तर त्यांनी दीड लाख रुपये फी भरले तेच ना आणि ज्यांच्याकडे आहे ते करू शकतात बघा पण सामान्य माणूस
आणि तेवढ तेवढं करू मुला ची तेवढी जर त्यात इन्वॉवमेंट असेल तर पॅरेंट्सला आउटपुट निघतो. नाही तरर. कठीण होऊन जातं.
हो ना आपलं पूर्ण शिक्षणला पण तेवढा खर्च लागला नसेल आ. आता फक्त तेवढं नर्सरी पासूनच सुरुवात होते.
रा लागते हम्म हम् हम्.
अकारजन का.
हम्म् पण शिक्षण महत्त्वाचं आहे.
हो शिक्षण महत्त्वाचं आहे ते. तेच ना म्हणजे आपण मुलाला.
समृद्ध बनतो.
हो. आणि मुलाला आपण ज्या पद्धतीने शिकवतो त्या पद्धतीने आपण म्हणजे अस भेदभव. ता मुलीला पण शिकवलं पाहिजे आणि मग तिने पण तिच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ना.
इक्वेलिटी आली ना. कारण पहिल्या सारखं नाही राहिल आता काही हम् हम् हम्म हम्.
म्हणजे काही काही असताना असं म्हणजे ज्यांचा अजून पण विचार बदललेले नाहीये. की शिकून मुलगी काय करणार आहे शेवटी चूल आणि मल एवढंच करणार असं पण आज. विचार करणारे लोक आहेत.
बरोबर बबर पण आ काल बघायला गे ना तर मुलांपेक्षा. च्या मुली जास्त करिअर स्ट्रॉंग घडवतात त्यांच्या.
हो तेच ना.
कारण. त्या प्रत्येक गोष्टी चिकटीने करतात ना.
हो.
रिझल्ट पण तेवढंच छान आणतात.
हो. आणि शिकून आपण त्यांना त्यांच्या पायावर उभं केलंच पाहिजे कारण पुढे कस लग्न झा. ण त्यांच म्हणजे काय पुढे काय होईल ते सांग.
बरोबर आहे ना कारण परिस्थिती कशी माणसाच्या डोळ्यासमोर उभी राहते. तो माणूस कल्पना करू शकत नाही.
हो.
स
अजून का.
खायनी.
शाळेमध्ये पण आता डिजिटल प्रकारचच म्हणजे बोर्ड वगरे. वगैरे सर्वात शिक्षण बदल झालंय.
बरोबर बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार शाळांनी पण स्वतःला तसं अपडेट.
हो अपडेट केलाय.
बस्तरण. कारण पुढच्या पुढ म्हणजे आजचा नर्सरीचा विद्यार्. जेव्हा त्याच्या करिअरच्या याच्यातील पंचवीस वर्षानंतर तेव्हा काय असेल त्यानुसारच त्यांना. शिकवलं जाते.
हो.
अठ.
आणि काय काय मुलांना आपण कस म्हणजे मी तर माझ्या मुलांना स्टेट बोर्डलाच घाल. म्हटलंय.
ह्म माझे पण स्टेट बोर्डलाच होते.
आता सीबीएसईला पण घालता बरेच पण ते कसं आहे म्हणजे मुलांना जास्त पण. ण अ. त्यातून म्हणजे वेळ मिळत नाही मग ते अ बाहेर थोडं त्यांना खेळायला वगैरे पण गेलं पाहिजे असं वाटतं त्यामुळे मग मी नाही घातलं त्यांना सी बी एस ई ला ते प्रेशर जास्त पडतं असं बऱ्याच पालकांच ऐकलं मी आत अभ्यासाच हो आणि कस मुलांच्या करण्यावर पण आहे बघा काय काय मुलं तेवढं हँडल पण करू शकता
हम्म ते आहे. मुलांना ना त्या गोष्टी मॅनेज करता आल्या ना की त्यांना बरोबर करत. काय तर सगळं.
हो ना.
हम्म हम्म तेच. अक्च्युअली त्यांना थोडा सपोर्ट लागतो. एकदा त्यांच्या लक्षात आलं ना की ही गोष्ट अशी इतक्या गोष्टी ह्या गोष्टीसाठी मला इतका वेळ लागतो त्या गोष्टीसाठी तितका लागतो. किंवा मग सुरुवातीला त्यांना ते थोडस जात कठीण पण मग एकदा त्या अंग वळणी पडलं ना की बरोबर ते त्यानुसार चालायला लागतात आणि एकदा ते त्यांना सवय लागली ना की त्यांना सांगायची गरजही पडत नाही बरोबर त्या त्या पद्धतीने त्यांचं सुरू असतं मग
हो आणि पालक पण कसा आता एवढं बेग झा म्हणजे नोकरी वगैरे करण्याकरता बाहेर पडत त्यामुळे आपल्याला स अभ्यासाकडे पण लक्ष द्यायचं होत नाही ना जास्त
बर बर बर
त्यांना मग ट्यूशन वगैरे आपल्याला लावण्याशिवाय ऑप्शनच नसते बघा ट्युशन लावावंच लागतं मुलांना
बरोबर आहे कारण कस आहे प्रत्येक गोष्टीचा तुम्ही सराव केला ना तरच तुम्ही त्यामध्ये अतिशय उत्तम रिझल्ट आणू शकतात. एकदा कुठली गोष्ट केली आणि ती लगेच लक्षात बसली असं प्रत्येकाच नसतं ना.
नाही सराव रोज पाहिजेच आता मी माझ्या मुलांना ण बोलते रोज जे शाळेत शिकवत ना तुम्हाला ते तुम्ही घरात म्हणजे रोज वाचन कर
हम्म आणि कसं आहे ज्या दिवशीच त्याच दिवशी केलं ना तर ते जास्त काळ लक्षात
हो. आणि ते जेव्हा एकदा शिकवणार मग डायरेक्ट तुम्ही परीक्षेच्या वेळेस सस्ते वाचले तर मग त्याच
हो ना हो ना ते मधल्या पिरियड मध्ये का होत विसरून जात आणि मुलांचे कशी खेळ कर वृत ती असते.
हो.
त्यांना ते काहीना ठीक आहे अभ्यासामध्ये अगदी अपडेट राहायला आवडतं. पण काही ना फिजिकली फिट राहायचं असतं त्यामुळे मित्र परिवार थोडस खेळणं थोडं पण मग त्यामध्ये त्यांचं कधी कधी नुकसान होऊन जात.
हा हा तेच ना आणि सारखं म्हणजे अभ्यासामध्ये पण गुंतव राहत त्यां थोडं बाहेर पडून मित्रांसोबत पण खेळलं पाहिजे ना हम्म.
अजून काय?
अजून काही नाही.
आजकालचं शिक्षण खरच म्हणजे आपल्या वेळेस तसं नव्हतं आता एवढं
शिक्षकांसाठी अवघड झालंय आणि
पालकांसाठी पण झालंय आणि मुलांसाठी पण झालंय ह. हम्म हम्म कॉम्पिटिश वढ आहे ना आता आपण मुलांना किती शिकवल तरी पुढं ते कोणत्या क्षेत्रात म्हणजे, त्यांना नोकरी कसं लागेल, त्याच पण अजून गॅरंट बघा एवढ कॉमपिटिशन ता आहे. आपण एवढं शिकून मुलं कुठे जाणार आणि कोणत्या स्तरावर जाणार, ते पण आपण आज सांगू शकत नाही, हो ना.
चला भरपूर माहिती मिळाली. आपल्याला एकमेकी छान वाटलं मला पण छान वाटलना हो ना हो ना.
चालेल बोलू, आपण परत.
हो हो चालेल. ओके हां बाय, ओके बाय, हां.
ह